काय करतीय?
आता मोहोळ व्हायचा मुलं .
कर मी लसूण काढते तुम्ही मोहोळ हुळा
अह, मऊळ हूळवयाच ना, चलो. माझी माती भरू दे, ते शूज मध्ये माती नको भरू न तू, त माती गेल. तून माती बुटमनते, बुटमनेते तेला. शूज बाधाते माग, बर आहे का तुम च लसूून
आमचा लसून वल्ला झालेला हाय
बाई मग निघन का तू आता वल्यात?
काय माहिती बाई, कुदळी पण वरती काढून ठेवलेली.
तुमच्या बा, आजोबांनी कांदे भरले वाटत?
हम्म, कुदळी वरती काढून ठेवली, विळा नाहीये इथं.
नाही, इळा नेला मग कोणीतरी बरं केल बघ जरा
हाय, हाय विळा, वीळा हाय की घ्या मग उपटून आता, लसून काहीतरी वल्ला चिल्ला
ये ना, यो
बघू मगू पटला तर, पातच नाही झालं उकटाला. पात पण नाहीय म्हंटलं उपटायला.
हम खंदून निघल का चांगलं
आता त्याला खंद त कसं वल्ल्याचं लय वल आहे ना.
हा
आता पाती पातीचा उपटून घेऊ चटुट्या म ते आणलं ते येचून नेऊ मग आता काय करते उजून या येन जायच मग कांदे काढायला आल्यावर लाव हो ना. सगळंच ओललय
उपता मग तुम्ही पाती पातीचा आम्ही मवळ उळवतो.
हा वूळा आता
हं
ठेवा म्हंटल फोन मला वेळच नाहीये बोलायला.
हो का? लय बिझी तुम्ही कामात पोरांसोबत बोलाय चे का?
आहे का पोर तिथं?
हो आजी हॅलो
अरे क्या कर रहे तूम?
हम बुत वाती भर रहे है मिठी मिठी
अ मवळ उळा मवळ
मिठी भरल्यानं
मिठी भरले याहा
हा
हो का? पटकन पटकन उठा मोळ हुळा घरी जा हांबाला पाणी पाजून या.
ह म मीठी टाकले है.
मीठी खाते हो तूम? जल्दी जल्दी आवरा. मम्मी लुटे तुझ्या मोळ काढ ना
ऊठं
हा जीजी बोलन म्हणां
कॅप्टलो दिलं फेकून